हो.
काय करायलाय.
का नाही मग निवांत चालू आहे आता
हा पाऊस तिनं.
काय म्हणलंस.
पाऊस तिनं म्हटलं.
पाऊस नाहीय ऊनच पडले.
हा.
तकडं
इकडे पण ऊनच आहे आम्ही आंब्याच्या झाडाखाली झोपलोय. बाळ झोपलय ह नाही सगळे घरात पण मी आलोय बाळाला घेऊन इथं झाडाखाली
तुला कधी गेलं दिसत का.
हम्म नाही गेलो जायच अजून
हो का?
हा एका दिवसात गेलता काय.
हा दोन दोन व जण झाले माझ. जा.
हा.
भारी आहे ते पण मोठं का मोठं अख्खं गाव यात घच आहे ते बघण्यासारख. छोटे छोटी छोटी छोटी सगळी मंदिरच आहेत जास्त हा. छोटी छोटी सगळं अख्खं गावच ते ते काम द त्यांना तीर्थक्षेत्र सारखं. आणि नाही नाही पंच कामत पंचगंगा आहे. हा.
नाही इंद्राई नाही असल.
इंद्राईंनी बहुतेक आाळन दिलाय ज्ञानेश्वरांच हा ज्ञानेश्वर महाराजांच हे आळंदीला मंदिर. मर तिथ इंद्राणी नदी आहे इथ पंढपात वकंग पंजाब गाणा हो काय म्हणतात.
अ कृष्णा यमुना
पंचंग कोल्हापूरला पण आहे
पंचगंगा नाहीती पंचगंगा नाही पंचगंगा तुमच्याकडचं आहे कोल्हापूरकडून
हा ती कुठली तररी मध्ये असंच काय तर नाव आहे ग इंद्राणी नाव नाहीय
हा हा
आनंदीला हे मला माहितीय आहे
हा हा मुकुटले कायमत
हम्म आहे कुठली तरी
तरी पण भरपूर लोक तिथं वस्तीला ते नात नाही
होय मोठा हे आहे की त्याला काय म्हणतात निवासस्थान मोठच मोठ खूप मोठे नाही नाही वारीत ना नाही गेलो ट्रेन न गेलेलो आम्ही घरचे लोक
हा हा
ट्रेन आहे की सकाळची होय सकाळची सात ची ट्रेन आहे जयसिंगपूर मधनं तीथ पोहोचते नवला हा दो तसं पोहच एक ट्रेन परत येतोय अ आपण असं पटकनच झालं का
मग तिथून रेल्वेचा फाटा जवळ आहे काय म्हणजे त्या मंदिरापासून
हा होय जवळ आहे
हा आम कायने
हा
मग ते बुकिंग केलता का आधी का पॅसेंजर न केलता ह ह गर्दी नव्हती हा
अख्खं मंदिर ना अ एक वाजता परत आलो त्याच्यामुळे सगळं स्ॉट बघितलं असतेने मेन मंदिर तेवढं बघितलं दर्शन घेत आणि आलो. फिरायचच तर ते भरपूर ठिकाणात फिरायला. रुक्मिणी मंदिर थोडे दूर आहे.
तिथून ते फक्त विठ्ठलाच आहे काय मग.
हा ते फक्त विठलाच आहे आण रुक्म मंदिर थोडं दूर आहे.
हा हा.
असं तिथं आणि असे वेगळे वेगळे घाट आहे तिथं म्हणजे ह्या घाट वाटतत लोक होते गाइड फिरवाला ते सांगतात माहिती सगळे ते नाव सांगतात वेगळेवेगळे आह.
हा हा आहेत का तिथं पण गाइड म्हटलं.
होय आहेत आहेत. सगळीकडे आता सध्या तर. चांगलाय त्यात लगेच पळत पळत.
ऐतिहासिक ठिकाणं झाली ना हे सगळी त्यामुळं. मग नवी नवीन पिढीला माहित नसत इ इतिहास माग काय हा ते नंतर बाहेरच्या देशातली आलेली.
हा आणि कधी पण गेल्यास गर्दीच असते तिथ. कधीतरी रीकाम असते मंदिर. किंवा केवी शांत नसते कायम गर्दी भरलेला असते.
गरदीे वारीत पण भरपूर लोक जातात.
होय आमच्या गावात न पण जाता पण वारीत ना का आमच कुणाचंच जाणं झालं ना आमच्या घरात नाही कोण नाही गेले सासूबाई पण नाही गेल्या कधी.
हा हा चालायला लागते ना भरपूर.
ते ग चालत पंध असते सोड पंधरा ते अंघोळी वई माणसं असं
हा नाही आमच्या इथनं भरपूर म्हणजे बायका जा ख अस
वयस्कर जातात का
वयसकर नाही नेमम्या वयाच्या आमच्या आधी सासूबाई पण जात होत्या
होय का
हम्म
जात असतील आमच्यात पण जातात पण आमच्या घरातलं तर नाही गेले
पंढरपूर इकडं आळंदी ते हा हा आळंदीला पण जातेत वारी असं फिरत्या ना ते
हा हा बाळवामाल पण जात असते आदमापूरला
सित आम सला अस हे करून जाते गाडी करून जाते
गाडी म्हण जात म्हणजे अशी पाच अमावशा अकरा अमावशा असा हा हा हा मग तेच की कोणाच तर बोललेलं असते ना पाचमश करायची त्यांचं त्यांच
मामाला लय पाळतात लय लय मानतात सगळी आधी मुलं जातो ती आता लेडीज पण असतं गाडी गाडी करून चालल्यात संध्याकाळचं संध्याकाळी आठ ला आणि लं की सकाळी पाच पर्यंत रिटर्न येते आणि
हा हो या
हम् तिथं पण काय तेवढी गर्दी असत मुग दर्शनच कि त्यावेेळ फक्त जाणं महत्त्वाचं आहे त्या टायमाला आरतीला जाणं महत्त्वाचं आहे
भरपूर लोक जातात गर्दी वाजता येत
मेथकं कुठं आहे तिथं जायला लागतय आणि
होय भ हायच ना जवळपास चांगलं तर मी कधी गेलो नाही
हा म क्यात जाय लागते मेथकच काय तर मेन आहे वाटतं
हा त्यांचं जन्मस्थान आहे
हा तिथं जाऊन मग इकड किंवा इकडें गेलं की तिकडून येताना असं करून येतात आम्ही काय नाही आम्ही अकडेमी असताना एकदा जाऊन फक्त नंतर काय नाही अजून गे ह
हा हा हा
अलीकड अलीकडं ते ते म्हण प्रसिद्धी भरपूर आल्या
होय.
मी समर्थ आणि इकडं बाळूमामा. हा भरपूर भरपूर.
जेवढी श्रद्धा असेल तेवढं हे होते ना. काय होतय त्याला घडून येतय.
घडून येते.
हा. तुला पडतय काय सगळं?
हम्म पडतेय असं नाही खरं देवाला तेवढं मानतोय अजून.
हा.
असं हे नाय खरं.
जास्त. तुज काय नाय.
हा जास्त आपण अनुभवल्याशिवाय बघितल्याशिवाय काय कळत नाय.
हा, तेच की.
म आजून स्वामी समर्थांच पण एवढं पण कधी नाय ते सगळ्यांच ऐकतोय तेेन. तरी पण अस नाही मनातून ते तयार व्हायला लागते ना इच्छा.
होय. जॉब कराचा असतात पाराण करायचे असतात आध्या वाचायचे असतात. त्यात स्वामी समर्थांची
हा आमच्या गावात
खूप असते स्वामी समर्थांची सेवा.
हा जप, पारायण, सेवा घरोघरी पण करतात सगळे.
केंद्र झालय का तुमच्या गावात.
आमच्या गावात नाही. आमच्या तालुक्याला झालय. हा केंद्र झाले तालुक्याला.
स्वामींच केंद्र झाल्यासारथी याव.
होय होय झालय झालय.
झालंय का.
हा झालय.
हा हा, आमच्या गावात पण झालय. ते. आठवड्यात एक आरती असत्या. त्यात.
जातायसा.
हा आरतीला. मंगळवारच्या आरती असत्या आठवड्यातनं एकदा असत्या. आमच्या घरापसून जरा लांब आहे त्याच्यामुळं तेव्हाच जायला मिळतंय फक्त एक दिवस. रोजच्या रोज जाणं काय शक्य होत नाही.
की सेवा करल ते तेवढं आपल्याला हे घडत असतयं म्हण
हा चांगलं असत.
चांगलं असतयं.
त्याला नियम पण हाय त्याला शास्त्र पण हाय.
हा.
कशी करायची काय करून ठ
होय.
आपण म्हणतो ना एवढं असू दे चालतयं देव समजून घेतोय तस तिथं नाही
चालत नाही हा हा.
व्यवस्थित सगळं शास्त्रानुसार ते काटेकोरपणेच करायला पाहिजे असं त्यांच कायच नियम आहेत. तेथले ते इथ ना ते सांगतात स्वाम मठातील लोकं. केंद्रातली गेल्या वेळेला नरसिंहवाडीतल्या केंद्रातला माणूस दानोळी केंद्रात आलेली.
हा हा माहिती सांगायला
हा माहिती सांगायला ते प्रसार करायला.
हा हा
याच्यात अशी भरपूर लोक, चांगले आहे स्वामी समर्थांचे नाम जप केलेले पण चांगलीच गोष्ट आहे.
नरसुबाच्या वाडीला पण, छान
हा अक्कलकुटला जाऊन आल्याशिवाय, ते आपल्याला अनभूती येत
येत नाही हा. ते तर आहे
हा.
जेवण झालं झालं का नाही.
हा जेवण तेन झालं. ते जरा गिरण चालू होती म्हणून इकडे आलो.
हा हा बोबील का म्हरायचं काय झाला नाही मुलगा विचारत होता. कुठे गेले का नही झारी चालेल ठेऊ का?
हा.